हॅलो
हॅलो
हा आला का आता फोन आता कुठला फोन आला तरी घेऊ नका मग हा फोन डिस्कनेक्ट होतो. हा मग ज जर कोणाचा फोन आ हा नेटवर्क प्र प्रॉब्लेम कारण मग तो काउंट केला जात नाही ना मग.
हम्म हम्म हो.
बोला.
तेच म्हणत होती म्हटलं तर कधी आपल्याला एकच वर्ष करायचं राहिलं तर चालेल का पण,
हो चालतं ना, असं काही नाही. मग एक वर्ष आता आजकाल मुली जॉब वगैरे करतात ना, तर मग ते एकच वर्ष पण करतात. असं काही नाही आणि दरवर्षी आपल्याकडे कार्यक्रम नसतो ठेवायचा. दरवर्षी फक्त आपण पूजा करायची असते, जर पाच वर्षे करायची असेल तर.
हा.
आणि म बाकीच्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं. अ फक्त पहिल्या वर्ष फक्त आपण पूजा करायची आणि हे करायचं, अन् ते कार्यक्रम वगैरे करायचा. दुसऱ्या वर्षी आपल्याला जर बोलवलं ना कोणाकडे पूजेला, तर आपण जायचं कारण आपण पूजा केलेली असती ना,.. बाहेर- बाहेरच्या मुली पण पूजेला बोलवतात ना, पाच मुली असतात. पूजेला, आपण याची हरतालिकेची कशी पूजा करतो.?
हो
हा तशीच पूजा असते, फक्त ते मंगळागौरीची असते. परत त्याला पिंडीचा म्हणजे शंकराचं आराधनाच करायची असते.
अच्छा, आणि हे कधी बसवतात.?
अ काय?
ही पूजा कधी करतात?
ही पूजा श्रावणातल्या मंगळवारी करतात श्रावणातल्या प्रत्येक म गळवारी. हा..
मंगळवारी
हा पैशैच पैशे. पाच वर्षे‌ श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या जर तुम्हांला एकच पूजा करायची असेल तर कुठल्याही एका मंगळवारी केली तरी चालते.
आवाज येतोय.
हा कु...
हूं... हॅलो. तुम्ही जागा चेंज करत आहात का तुमची?
हा माझे का आमचे हे काय हे, माझे कॉल येतात ना, मी घेत नाहीेये बोला हं. हं त्याच्यामुळे आवाज जरा थोडसा, हा थोडासा इकडं- तिकडे जातो.
माझ्याकडे हेना एक भाचा आहे माझा.
हां
चा मु त माझ्याकडेच राहतो ना, आता लग्न करण्यासारखा आहे तो. आणि त्याचं लग्न झालं त्या म्हणजे माझी हौस होईल त्या- त्या सुनबाई च मंगळागौर करायला या.
हा चांगली गोष्ट आहे आणि आपल्या संस्कृती परंपरा आपणच जपायच्या असतात. हाय कि नाही.
हूं... ते एक वर्षाचा का असेना पण मग करावं.
हा. हा हा. अगदी छान! अगदी छान! आम्ही सगळी मदत करू तुम्हाला.
नक्की. मी हा नंबर आव- ह सेव करेल का काशासाठी का ज्या वेळेस मी कार्यक्रम करेल ना
हा. अगदी अगदी छान! कारण की कसं आपण असंच एकमेकांना आपली आपली संस्कृती दिली पाहिजे ना. आपल्या आपण संस्कृती आपणच जपली पाहिजे ना एकमेकांना असंच अ आप तुमच्याकडे काय आमच्याकडे काय करतच आपण सगळे एकत्र वा वाढलो. तर आपली पुढची पिढी आपलं सगळं करेल, आहे की नाही.
हो हो.
त्याच्यामुळे आपण आ एकमेकांच्या संस्कृती जपणं आणि सगळं पूर्ण भारताचं एक करणं हे आपलं काम आहे. हा. मग अ तुमच्याकडचे काही सण परंपरा आम्हाला सांगायच्या. आमच्या सण परं परा तुम्हाला सांगायच्या. असं करत करत आपण एकमेकांना जोडले गेलो. तर आपोआप सगळं जोडलं जाईल ना एकमेकांना. हा. उद्देश ऍक्च्युली सगळ्यात सगळ्या सणांचा परंपरेचा उद्देश तोच असतो. तो आपल्याला समजत नाही.
म्हंटलं का मुली कस चालू झाला तर माणूस काय म्हणतो माहित आहे का जगातल्या खूप सार्‍या गोष्टींकडे तिच्या आबावी पण मी सुज चालतात. म्हणजे मी तुम्हाला सांग आता माझं बाळ लहान आहे. म्हणून मग एक-दोन वर्षापासून घरी आहे. मग आ तसे वगै दुसरे पण लक्ष देते. पण जेव्हा मी अ म्हणजे कॉलेज ला जात होती.
हा‌.
त्यावेळी अक्षरशा मला हरतालिका वटसावित्री पौर्णिमा याची पूजा करायला भेटत नव्हती.
मग आता हरतालिका हरतालिका वगैरेची पूजा वगैरे आता आता तुम्ही केली ना तरी काही हरकत नाही ते असं काही असं नसतं की ते तितकेच वर्ष करायची तितकेच वर्ष ती आयुष्यभर केली तरी चालते.
हो. हे व्रत पण केव्हा मी जॉब ला जायचे ना त्यावेळेस तीच भेटायची नाही आम्हाला.
हो सगळं करून जावं लागायचं.
नाही. सकाळी आठला गेल्यानंतर कुठे पूजा होती. आठला गेला का घरी चार वाजता यायची.
अ
अशा वेळेस राहून जायचं.
हो. मा मग हाच आपला मिळालेला वेळ हे आपलं लहान बाळ आहे मिळालेला वेळ हाज आपल्याला कारणीभूत्र आणायचा. मग तेच करायचं. आपल्या राहि राहिलेलं सगळं करून घ्यायचं.
नाय आता आता असं वाटतं ना. ती जेव्हा घरी राहायला लागले बाळ लहान हाय मजे मला दोन मुली आहेत. पण मग त्यांच्या जेव्हा वाटतेना आता मग असं वाटत. का का नाही आता नको तो जॉब वगैरे मस्त. पैकी स्लाईट छान आहे रोज उठायचं आटला.
आणि अ जॉब करू नाहीतर हे करू. आपल्याला घरचं बघावंच लागत. त्याच्यामुळे आ त्याच्यामुळे सगळं सांभाळून आणि आपण घर घरात. च बघतो म्हणजे एक मोठा जॉबच करतो ना सगळ्यांच्या सगळ्यांच्या. तरा सांभाळतो सगळ्यांना आपण आपलं आपलंसं करतो सगळ्यांसाठी आपण. ''अं''सगळं काम वेळेत करतो. हे सगळं आपलं जपूनच आहे ना सगळं. आपण एक मोठा जॉब उलट मोठा जॉब करतोय. सगळ्यात ह, जो जो कोणी जॉब म्हणून म्ह बघत नाही पण हा खरा किती जॉब आहे. किती मोठा जॉब आहे. घर सांभाळणं. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, माझा आवाज येत असेल तर तुम्ही कंटिन्यू बो ''--''